हा आवाज येते का
हा येतो येतोआवाज
हा बोल
हम आणि आणि काय चाललंय
आणि काय नाही आता म आता पाऊस झालाय काय घरातच बसायचं काय करायचं
होय पाऊस नसल्यावर नय नय घरीच असते?
हम ह
पाऊस असल्यावर एक नसल्यावर एक
होय असलं की बाहेर कुठं जाव वाटत नाही आणि नसलं की करमत नाही म्हणायचं. पाऊस नाही पाऊस नाही असं होतंय ना.
होय.
आणि काय रेसिपी कुठल्या आपल्याकरता.
ह रेसिपी काय परवा पावभाजी जरा केलेली.
हा हा
आणि आळूवड्या जरा केलेल्या?
हा हा पावभाजी काय हे सगळं भाज्या मिक्स करून करता काय नुसतं बटाट्याच?
नाही सगळं मिक्स करूनच की.
हा नुसत बटाट्याची ते हॉटेलमध्येच चांगल लागतय असं आपण घर
होय आपल्या घरात नाही चांगलं नाही लागत नुसत बटाट्याची.
त्या हॉटेलमध्ये असतंय ते बटाट्याटच असतंय की नुसत.
होय हॉटेलमध्ये असतय ते फक्त बटाट्याचं त्यांनी कसं करतात ते काय माहीत नाही. पण त्यांच्यासारखं होतच नाही घरात ते?
कस सगळ्या भाज्या मिक्स केल्यावर छान लागतय.
छान लागतय? तुम्ही कुठली रेसिपी ट्राय केलती का नाही.
होय करतोय आम्ही पण आता कसं मुलींना वगैरे लागतंय? पहिला काय एवढं जास्त नसायचं? नेहमीच साधं असायचं आता कसं युट्यूब ला बघून सर्च करून. वेगवेगळ्या भाज्या करायचं. असं करतोय युट्यूबला ते मधुर हा तेच की.
आणि बद्दल जरा बरं वाटतय नाही भाज्या वेगवेगळ्या केल्या की तेच तेच खावू वाटत नाही.
होय. मग तुम्ही आळूवड्या मध्ये बटाटा घालताय म्हणजे फक्त बेसनपीठ घालून घालताय.
अळुवड्यात आम्ही हेंच घालतोय फक्त डाळीचं पीठ?
हा
हा डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ असलं तर चांगलं? ते पण असं बाकीच नाही घालत कुठलं पीठ.
म्हणजे म्हणजे परवा एक ना फोन केला ना त्याने म्हणलेत की? आळूवडीत आम्ही जरा बटाट पण घालतोय म्हणून
हो नाही नाही ते आळूवडीच ते काय एक एक आळूवडी असं खाल्लं की खाज तोंडालाच हे झाल्यासारख होतय म्हणत्यात की म्हणून एकेकजन. चिंचच पाणी वगैरे घालत्यात त्यात
हा हा
खाजीऊने पण ते कसं शक्यतो एक एकच आळुवडीच तसं असतय. शक्यतो तसं काय नसत हा शक्यतो चांगलंच हा चुकूनच एका शक्यतो ते मोठं वगैरे असतंय की नाही आळूवडीत ते चांगलं नसतंय ते आळूची पानं. तर बारके जे असतात ते त्याला काही प्रॉब्लेम येत नाही.
हम् होय बारके बारके पानाना काय प्रॉब्लेम नसेते.
होम
त्याची भजी पण छान होतात आळूच्या पाहण्याची
होय होय खुसखुशीत चांगल लागतय.
गरम गरमच खाल्लं तर छान लागत्यात ते गर गार झाले कि मग काय चवच लागत नाही.
हा ते पानाचं हे जातय नाही टेस्ट मऊ पड त्यात ते पानं.
मऊ पडतय. ते जेवढं गरम गरम असेल तेवढंच खाल्लं तर चांगलं नाही तर काय नाही.
होय.
हम्म.
ते गार झालं की कसं खुसखुशीतपणा राहत नाही. मग ते मऊ पडल्यामुळे आपल्याला चांग चांगलं लागत नाही.
हम्म.
आणि कशा असं करताय.
आता काल केल ते पराठे बटाट्याचे.
हा हा.
बटाट्याच्या भाजीचे पराटे घेलते.
हा आम्ही आज केले.
हा छान लागतात ते पण. धयासोबत नाही तर मटकीची उसळ केली तर. बटाट्याची भाजी तुम्ही कसं कणिकेतच बटाटो घालताय काय असं भरून करताय.
बटाटा शिजवून स्मॅश करून घ्यायचं आणि मग. त्यात जरा जिरंपूड धनपूड हळद हिंगपूड.
हा.
परत आपलं थोडस मिरची वाटून टाकायचं आणि थोडस बु का किंवा चटणी असं मीठ. आम्ही घालतोय कांदा चिरून घालायचो कोथंबीर.
हा हा.
सगळं चिरून घालायचं आणि त्या पिठात जेवढं बसल. तेवढंच क धावाचं पीठ घ्यायचं जास्त पाणी वगैरे काय हे करायचं नाही.
म्हणजे स पिठात मळून डायरेक्ट लाटतय होय.
होय.
हा हा.
पिठातच जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ घ्यायचं म्हणजे ते. ह्याला पण चिकटत नाही असं पळपूटला नाहीतर मग. ते जास्त पीठ नाही घातलं तर पण पोळपाटला लाय चिकटते.
होय.
मग ते पण चांगलं लागत नाही.
हम्म.
आणि छान होत्या आणि ते शक्यतो. शक्यतो बटाट्याच म्हणजे बटाटा असं मऊ असल्यामुळें क नाही. त्याचा बिघडायचा काही प्रश्न येत नाही चांगलच खुसखुशी होत्यात. हा त्यात काय म्हणजे अस होय चवीला पण छान लागतेय.
ह.
आणि हिंग पूड हे जिरपूड धनपूड घातलं की टेस्ट येतेच.
हा होय त्यांना टेस्ट येत.
टेस्ट. आणि मेथीचं परवठा वगैरे करता काय नाही. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.